हॅलो
आवाज येतोय हॅलो
हा हा ताई
हा काय करताय काही नाही दिदीला घेऊन बसली ती रडते मग हा
दिदी लडतेय का
दिीदीला डस्ट असचली ना हो ती रडते मग तिला घेऊन बसली हो हो
मोठी दिदी काय करताय ते
मोठ दिदी खेळते बाहेर
खेळते का
तिला रडवायला येते ती रडते ना तर पाय दरून ताणायला येते ती
तिला पण एक इंग्लिशन लावून दिलं पाहिजे नव्हतं ना
आली होती ना तिने ती पण आली होती ना
आली होती का
हा आले होते
हम्म दादा कुठे गेले
दादा नवनगर य मी इकडच अजून हो हो तिथंच ये आण मागून घेते ना
मागून घेतात का
हो
आ ते वांगी आणि भेंडी लागवडची यादीी मागताय ना
हो मागताय ना ती पण मोबाईल वर विचारून घेत कोणाकणाला मग ती आता हिच्या पप्पांना नाव लिहून देऊन देऊ मग से घेऊन येणार ती आधार कार्ड नंबर असं
चालेल मग तसं करा किती दिलंय तुमच्या गवाला सात का दहा
दहा
आमच्या गावाला सात हा सात सात दिलं आहे
नाही टाईम निघून जातो मग देतात असं सांगतात पण काय माहितीय आता लवकर देणार आहेस सांगताय
असं त्या दिवशी विजिट ला आले होते ना. तर. मला मास असं सांगत होते. मालेमा सर आणि मोरेसर
हो.
ि लवकर देणार आहे अस पण तेेत अर्धा अर्धा एक करून सांगता येल तेथ
अर्धा एकर कोण सोडणार नाही सोडणार.
रणार ना.
आपल्या लोक. तीस तीस दिले होते त्याच्यातले पाच तिला देऊन दिले पाच तिला दि देऊन दिले पाच तिला असं करतात.
ह ना तसच केलं ना मग आणि काही काही जण. काही आपला माठ जवळ काही झाडा खाली असं ठेवून दिले.
मग असं ठेवून दिले तर काय करणार.
ह
आमच्या स्वतःच्या शेतामध्ये दिलं होते मी तर विकत आणून लावले पण ते नाही लावले आमच्या ग शेतामध्ये दुसऱ्यांच काय सांगायला जाऊ
कशाला
आमचं कोणी जात नाही शेतामध्ये ते दुसरे करणार आहे ना
हा म्हणु अनविकता आणले.
मग कसे निघणार कशी नाही अस सांगावी तेच ना दोन तीन लावले होते ना ते चांगले लाग हो. तेच ना दोन तीन लावले होते ना ते मग एकदम छान काय करायचं एवढं सां काय दोन तीन लोक आम्हाला पण द्यायचे आम्हाला पण सांगताय मग त्यांना कॉल करून विचारून घेऊ. भेंडी तर काय नाही भेंडी नाही सांगतात. ते पण आता काय माहिती भेंडी तर एक कुठं लागायची तर दुसरी कुठं लागायच सांगायचे.
मग आणि भेंडी पावसाळा्यामध्ये नाही लावणार.
हा.
पासळ्या हा हिवाळ्यामध्ये लावतात ते पासळ्यामध्ये काय. सगळे आपले आपले गावरानी पेंी नि गुं जावले.
हो ना.
म्हणून.
वांगे पण तस किती साडेसातशे रुपये देणार आहे का बाईला.
किती?
साडे सातश ना.
साडे सात.
नाही लावणार इतके नाही लावणार कोणी आमचं काय पेरणी कुठं करू मग. कुठं लावू कापूस कुठं लाव सांगणार ते सांगायला जाऊतच. ते आपणच त तिसन दिले तेच हे. करून दिल फुकटचं असं. तरी पण नाही करत.
नाहीच करत ते.
हा.
आ आता दोन तीनच जण तयार आहे आमच्या इथं दुसर तर काय माहिती लावणार तर नाही लावणार.
हम्म.
आपल्या किती किती शेते एवढं कुठं लावायचं सांगत बसतात ते
हा.
किचन गार्डन साठी सांगितलं तरी जागा ठेवली नाही तर काय?
मग
अ ते पंच्याहत्तर होतय हा आता तर ती दहा येते तर स्वतःही ना समक्ष भेट द्यायला.
आमचे सास स तर आहे दो दोन तीन जणांना विचारलं आहे. अंगी लावणार पण भिंत नाही असं सांगत होते.
मी पण आज फोन लावू नंतर थोड्या वेळाने फोन लावू. जे मागच्या वेळे जास्त म्हणजे चांगले उत्पन्न काढले ते त्यांना विचारून घेऊन. त्यांच जॉईंट फॅमिली मोठी आहे ना त्यांना विचारावं लागेल.
हा चालेल. मॅडम टाकलेलं आहे का तुम्हाला ते हा.
काय?
ते तेे लिस्ट ते बर नाहीयचं बाकी टाटा असं म्हण टा तुम्हाला नाही टाक ज. इतिहास सोनगण.
ते तीन टाकले होते माझे पण तीन मग मी ते दाखवले ना माझं ना. दाखवायचं नाही ना टाटा तर मग. मग दाखवायचा नाही म्हणून मी डबल डबल भरलाय ना तर तीन तीनदा पण झालाय माझा डाटा. मग ती तीन आयडिया होऊन गेल्या एक कोणाच्या दोन आहे तेच सांगत होते मॅडम आज दाखवला मग मॅडमांना मग
दाखवलं का?
म्हंटलं मॅडम हेी भरते हा माझ्या क मग क्रीनशॉट काढून टाकलं ना मग सरांना दाखवते सांगत होते मॅडम तीन जणांच एक तर आयडी दाखवते आणि नाव पण नाही काहीच नाही हो ना माझ्या मोबाईलमध्ये ती आयडी पण नाहीे मॅडमांचा मोबाईलमध्येध्ये माझ्या नावावरती त्या आयडीचा काही प्रूफ नाही हो हो आणि मी तेच सांगित मॅडम म्हटलं गरोदर माताचे फॉर्म भरले ते माझं नाव नाही माझं नाव नाही दाखवते माझ्या मागच्यांशी सगळ्यांच दाखवतय माझ्या पुढच्याचे सगळ्यांचे दाखवतते माझं दाखवत नाही
मी मॅडमांना विचारून भरला होत मॅडम म्हटलं मी सी आर पी तर मग मला माझा कम भरू का नाही बरू गरोदर माते म फॉर्म मध्ये भरून घ्या सांगत होते मॅडम भरला मी दाखवत
बला आणि दाखवत नाही तुमची माहिती तुमचा मोबाईल म्हणून नाही दाखवत असेल का
काय माहिती मॅमांकडे पण नाही दाखवतेल म तेज ना मग मॅडम अना आज दिस हा मॅडम आणि सर काय सांगायचे म्हणे रंजना मॅडमला तिने डाटा नि भरला असेल म्हणून दाखवत नाही मग आज आहे ना क्लिअर झालं मग माझं सगळं
हा
मी भर मी भरलेला नाही म्हणून डबल डबल पण भरला ना तो तीनदाात दोनदा दाखवतोय आता मॅडम म्हणे उडून जातो परत येऊन जातोय म्हणणे तुझा डाटा
अससाा माझ्या ए नऊ टाकलेला आहे मॅडम अनी बरायचं बाकी आहे नवज आहे
नाही ना माझ्या तर जन्माहिती ते हत ब जर माहिती असत भरपूर जणांच बाकी मी बर बरलेला नाही ना मी डायरेक्ट सांगितलं मॅडम म्हटलं माझ उडून जातोय आणि बरू कस काय
हा
मग मी बिनकामाची परती झाला जातोय बघ
जे नाव सुटलेलं आहे ना
हा
च्या इतिहास नाही भलं ना त्यांचं झालंय
नाही न मोबाईल नंबर पण नाही राहिला नाच डायरेक्ट झिरो तरी टाकून द्यायचा म्हणे फॉर्म दिसत नाही सांगताय मॅडम
असं हा तिथं मेसेज तसं केलं आहे ना म म्हनी
मग मी झिरो टाकला ना तर तेव्हा माझा फॉर्म दाखवला म्हणजे माझ्या दुसऱ्या गरोदर मातेचा भरलेला फॉर्म
तस पहिल्यांदा सांगाून द्यायला पाहिजे
आता मसरांना
उगीच जे आलं ते आलं हे हे अपडेट करा ते अपडेट करा तू स
सोमवारी जाणार आहे मी सरांना दाखवणार आहे माझा मोबाईल पण दाखव दाखवणार आहे माझा डाटा कसा ओळून जातो दाखवणार आहे
चालेल मग
तेच ना मग सोना सोनाली मॅडमांना तेच सांगितलं
ग
तेच सांगितलं मॅडमांना म्हटलं आधी तर क्लिअर डाटा दिसायचा ना आता काब दिसत नाही म्हणून ग तुम्ही श्याम मुलं असंच काढून देतात का बोलली ना मी मॅडमांना आता ऑक्टोबर पासून रंगणवाडीचे माझे वजन, उंची दाखवत नाही. मी पूर्ण भरते म्हटलं. तर तुम्ही मग ऑक्टोबर पासून तीन नंबर मग. तेच ना मग तेच बोलली मी मॅडमांना म्हटलं तुम्ही शेम मॅम काढतात मग कुठून काढतात बोलली म.
कुठून काढतात तिथं तर डाटा नाही राहत म्हणे तर कुठून काढत? तशा म्याम मुलं मंग बरोबर आहे ना म इतक्या महिन्याचे श्याम्य महिन्या
मग
महिनेमालीस काढून देतात.
म पहिले तर डाटा क्लिअर राहायचा आताच कसं काय क्लिअर नाही बोलली ना मी मॅडमांना. पण मी मे मध्ये भरलेला नाही माझा डाटा उडून जातो मी मे मध्ये भरलेला नाही बोलली मी.
मग बरून पण फायदा नाही आहे ना.
म कितीक बरू मी कितीक. मी तर कर काही नाही. जेवण झालं? नाही ना बाकी ये. हम्म, आम्ही नऊ, साडेनऊ ला जेवण करतो.
नाही का लवकर पण करून घेत. हा.
आता लवकर करावं लागेल आम्हाला पण.
ह लवकर करायचं ना काही उपाशी पोटीज राहायचं. तुमचा आता टाईम नाही टेबल नाही. तेव्हा पण भूक लागली का मग जेवनच घ्यायचं.
तुमची पेमेंट दाखवतय का? हे दाखवते ना. आज रंजना बी याच्यामध्येच ना ते मेनू मध्ये जायचं हो. मेन मेनू मध्ये जायचं माझे तर तीनशे रुपये माझं जास्त बोललीच नाही ना मी.
हा.
रेंज मुळे अ परत फोन लागत नाही मग कधी कट होऊन जातो तर तीनशे दाखवतंय होतय रंजना मॅडम आणि त्यांना असं. सांगितले त्यांचे सहाशे दाखवले.
हम्म.
हो हो हो ते मेनू मध्ये जायचं हॅलो ते सेटिंगच्या वरती काही थांबा मी साधा कॉल करणार ना तेव्हा सां सांगून देईल तुम्हाला बघून घ्यायचं पेमेंट जोडून घ्यायचं किती आहे बॅलन्स हो.
हो हो ठेवा.
हो.
हा ठेवाताई. पाच मिनट